हॅलो.
हछ पण का
हॅलो.
ह, आवाज येत का?
हो
हॅलो
हॅलो आवाज येतोय काय माझा
हाय तुम्हाला येतोय का
हा याय लागलेय आता काय करताय हतेन झाला
हा झाला तुमचा चहा झाला
हो झालं आताच
हा काय करतोय
काय नाही आवडतीय घरातलं स् पैपाक वगैरे चालू आहे
च ना साप वाा लाले
हो
हो मी पण आता घरात लावायचचय पक करायचच काय आता
हा हा तुम्ही म्हणजे बॅचलर आहेत काय स्वयंपाकला आज फ्लावरची भाजी चपाती हेच
हा हा बॅचलरच आहे मी आता माझं ग्रॅज्युएशन झा फ्लावरची भाजी वगैरे कांदा टमॅट जरा जरा कांदा घालून तेलात जर फ्लाव परतोून बिना पाण्या जरा शेंगदाण्याची कुडी घालून करून घ्याते वाफून घेऊन करायची ना म्हणजे छान होते
हा हा म्हणजे त्याला जास्त शिजवल नसेल तरी पण छान लागते जास्त आम्ही म्हणजे जर कुर्मा वगैरे असेल बटाटे वगरे होय होय
हा हा
आम्ही पण असं जरा कच्च्यावर ठेऊनच करतोय पण पहिल्यांदा म्हणजे थोडीफार असं उकळून घेतो मी जरा त्याला आणि त्यानंतर मग कांदा टमॅटो घालून फोडलेली तो म अ म्हणजे तुम्ही शेंगाच कूट वगैरे वापरताय ना हा म्हणजे शेंगाच्या कूट व आऐवजी आपण अ ह्याची सॉरी मुगाची डाळ वगैरे वापरली ना तर ते म्हणजे मूग डाळ वगैरे वापरली तर ते पण छान होते
होय डाळी वगैरे घालून पण छान होतय सथोडा स्वयंपाक
हो आमच्यात जास्त म्हणजे डाळीवररतीच म्हणजे मी माझ ग्रॅज्युएशन झाले पूर्ण जॉब करत होते आता घरीच असते मी मुलगा एक आहे मला लहान आत्ता चार वर्षांचा
हा हा
म् त्याच्यामुळे बाहेर जाता येत नाही का जॉबला घरीच करते आता
हा तरी घरी बसून चालतय काहीतरी काहीतरी
अ होय
होर
पण त्या पद्धतीनं विश्वासाचे म्हणजे ऑनलाईन काम पण पाहिजेत ना आपल्या
हो ऑनलाईन काम पण पाहिजे ते बरोबर विश्वास पाहिजे ना नाहीतर फ्रॉ आता आजकालचे भरपूर फ्रॉड होतात ना
हो हो होय आपलं म्हणजे पाहिजे तेवढं त्या पद्धतीन काम वगैरे होणार त्यानंतर पेमेंट पण मिळत नाही असं होतं ना त्यामुळे मग विश्वासातल्या
के ते ठीक झालं बरोबर नाही तर मधल्यामध्ये जर अडकलं तर आपल्यावरच केस होऊ शकत ना असं पण प्रॉब्लेम होतात ऑनलाईन कामामध्ये त्यामुळे जरा रिस्कच आहे ऑनलाइन कामाच
होय
हम्
म्हणजे मी तस ऑफिसमध्ये हे केलोय मी बाहेर जॉब फायनान्स मध्ये केलोय मी अकाउंटिंग ला
हा हा माझं पण झालंय सोडा बाहेर जॉब केलंय मी अकाउंट अ हच्या्यामध्ये हार्डवेअर मध्ये अकाउंटिंग झालंय माझ एक वर्षासाठी आणि तिथून मग मी वकिल आपले कन्सल्टंट जीएसटी चे ऑफिस असत ना तिथे एक वर्षभरासाठी कामाला होते आता म आता पुढे मला एमसीए करायचं आहे मग त्याच्यासाठी चालय सगळं चौकशी ऍडमिशनची चौकशी वगैरे करायचा तर परवा असेल जयसिंगपूर ला जाऊन आल्या एकदा पुण्याला जाऊन आल्या
हम हम हम
आता इथं बघायचं आता इथं जयसिंगपूरला परत जाऊन ऍडमिशनच रे इंजेक्शन कराय त्याला पण बरं भरपूर प्रोसेस आहे सप्टेंबर पर्यंत कॉलेज चालू होईल एमसीए चे आता जर ते मुलींना शिक्षण फ्री आहे ना त्यातून झालं तर अठरा हजार रुपये बसतय
हा हा
कॅपरॉन मधून जर नाही झालं तर मग आपल्याला म्हणजे आपल्याला जर लिस्टला नाव नाहीच लागलं तर मग आपण मग कॉलेजमध्ये जाऊन ला पैसे देऊन ऍडमिशन कराय लागणार ना मग त्यासाठी एक लाख रुपये तरी फी बसतय होय भरपूर फी आहे ना तरी मुलींसाठी ठि शिक्षण फ्री आहे आणि लिस्ट मधुन नाव लागत जर सीईट ला मार्क जास्त असतील ना तर सी लिस्ट मध्ये नाव लागतेय काय अडचण येत नाही आणि अठरा हजार फी त्या मानान काय नाहीच आहे एक लाख रुपये भरणार एक लाख रुपये कुठ नाही अठरा हजार कुठे असं होतंय ना ऐंशी हजार वाचतात आपलेच असं होत जरा मुलींना शिक्षण फ्री झालं आता त्यामुळे काही वाटत नाही नाहीतर मग शिक्षणाचा खर्चा भरपूर आहे आता सध्याचा
होय
साधा अंगणवाडीला जरी मुलग्याला घालायच शाळेत म्हण तरी दहा हजार रुपये डापॉझिट भरा विस हजार डिॉझिट बरा असं चालू झाल्यात अच्छा
होय आणी नर्सरीचे तरी नाही म्हटले तरी पंधरा वीस हजार रुपये फी वर्षात आणि दुसरी हम्म आणि दुसरे नाही म्हटलं तर बसला वगैरे लावायचं असेल
हा मग ते बस मग रिक्षा मग पोरांच्या शाळेच वई पाहिजे पेन पाहिजे
होय होय बाकीच्या इव्हेंट्स असले तर त्याच आणि वेगळ च हो
असतय शाळेतपण कार्यक्रम भरपूर अस ना त्यामुळे फंक्शन आले त्यांच मग फंक्शनला हे पाहिजे पाहिजे आत्ताच्या मुलांच भरपूर असते हेच पाहिजे तेच पाहिजे
होय ते नाही ते युनिफॉर्म वगैरे सगळं सेम त्यांचं कॉलेज तेन शाळेकडून मिळाले तर त्याच्या वेगळे पैसे भरायला लागतात.
होय त्यांच युनिफॉर्म आलंय शूज आलंय चे रूल्स रेग्युलेशन पाळायला लागणार ना शाळेचे.
होय
असं पण असतय
आणि आता सगळीकड जे ते प्रायव्हेट स्कूल झाल्यात त्यामुळे
त्यामुळ जरा आज होय जरा महागाई पण वाढल्या आणि प्रायव्हेट स्कू स्कूल पण भरपूर झालेत ना.
होय होय.
प्रचंड प्रमाणाच्या बाहेर सगळं वाढलय महागाई भरपूर वाढलय आता.
हो. प्रत्येक गोष्टीला तुम्हा मोजायलाच लागतय आता.
होय प्रत्येक गोष्टी साधं जरी काय जरी घ्यायला गेलं पाण्याची बॉ जरी घ्यायला गेल तर आपल्याला दहा रुपय, वीस रुपय द्याय लागत.
द्यायलाच लागतात होय.
त्याशिवाय आपण काहीच हेच करू शकत नाही आणि आता असं पण नाही किंवा शंभर दोनशे रुपया मध्ये काय होईल. सहज जस आपण कुठेतरी गेलो तासाभराच्या अंतर पाचशे रुपये सहज खर्च हो
होय होय.
अता का नाही शंभर रुपय शंभर दोनशे रुपयाला काही येतच नाही पाचशे हिजे नोट शिवाय काय चालत नाही.
हम्म. आपण लहान होतो त्यावेेळेला
त्यावेळी चालायचं सगळं. दहा, वीस रुपये मध्ये चालायचं आ आता नाही काय चालत अस.
हम्म.
त्यावेळच शंभर रुपये म्हणजे आताचे हजार रुपये पण नाही आहेत.
होय होय. परीक्षा फी वगैरे आपली त्यावेळेला सात रुपये, आठ रुपये, बारा रुपये अशी असायची.
होय. आता नाही आहे ना तसं.
आता दोन दोन, तीन हजार रुपय असं भरायला लाग
हाशी फरायला लागत्या फी. तेव्हाचा काळ वेगळा होता आणि आताचा जरा काय वेगळाच काळ. आता महागाई वाढल्या त्यावेळी खर्च पण कमी होत आणि बाकीच पण कमी होतं ना. आता महागाई पण वाढल्या पगार पण वाढल्यात पण महागाई भरपूर हाय.
होय होय.
जसं कमवत तस कुठं पैसे जातात समजतच नाही हिकडून पगार आला दुसऱ्या दिवशी कुठं जातय समजत पण नाही.
होय. ते ठरलेलं जे म्हणजे यायच्या तर आधीच आपण हे करायचं आहे ते
हा. असं सगळं ठरलेलं असतंय ना ह्याचा इमय हाय ते हाय. पोरांच्या शाळेचा खरचा, घरात काही ना काय तरी लागतय.
होय.
घरात घरात एक गोष्ट लागत नाही ना असं सगळं लागतयच.
होय. सगळी एक नसून चालत नाही सगळ्याच गोष्टी असायला पाहिजेत. हं हं.
घर म्हंटल्यावर सगळंच आल ना.
हम्म. मग बाकीचं तुमच शिक्षण कुठे पूर्ण केलाय?
माझ इथं व्यंकटेश मध्ये इचलकरंजी मध्ये झालय.
हा हा हा.
माझं बीकॉम आयटी झालंय म आता एमसीला ऍडमिशन करायचं तिथं आमच्या इथं आहे पण जरा फी वगैरे आहे ना इथे एक लाख रुपये फी हाय. ते प्रायव्हेट आहे ना मग तिथं जरा जरा येणं जाणं पण प्रॉब्लेम होतय आणि कसं तिथं फी भरून परवडत नाही बा बाहेर बाहेर गावी अठरा हजार रुपय मध्ये होत असं तर मग इथ कशाला एक लाख रुपय इन्हेस्ट करायचे ना आपण असं पण होतय आणि
कॉलेज वगैरे आहेत त्या ठिकाणी राहण्याची पण म्हणजे हॉस्टेल वगैरे असली तर ते पण बरं पडत.
होय. हॉस्टेल वगैरे आहे सोडा जा हा होय. जयसिंगपूर मध्ये आहे चौकशी केल्या. जयसिंगपूरमध्ये आहे हॉस वगैरे जेवणाचं पण आहे. चाळीस रुपये डबा वगैरे, असं सगळं आहे जेवणाच.
म्हणजे, मेस लावायला लागणार काय बाहेर?
हा मेस आता कॉलेज असणार त्यामुळे, आपण करून खाऊ शकत नाही, ना दिवसभर कॉलेज असतयं.
ह ह नाही म्हणजे, हॉस्टेलमध्ये सगळीच सोय असत्या ना खायची वगैरे सगळं ते?
कॅन्टीन वगैरे असतयं.
कॅन्टीन नाही म्हणजे, आचारी वगैरे त्यांच्याकडचे असतात?
हा ते पण असतात, कि. हा असं पण असतंय? मग ते प्रत्येक कॉलेजचं जरा वेगवेेगळं पडतंय ना.
हा हा हा.
असं होतेय. तरी बघायचं आता कुठे ऍडमिशन मिळतयं कुठे कुठे लि? नाव लागेल तिकडे ऍडमिशन मिळणार ना.
होय होय. आपले काय मार्क्स वगैरे चांगले असतील, तर मिळतात थोडा लगेच एवढं काय? प्रॉब्लेम येत नाही.
व्हय.
आणि कास्ट सर्टिफिकेट वगैरे आपलं असेल तर, त्यामधून पण काहीतरी डॉक्युमेंट्स वगैरे देऊन
होय, कास्ट वाल्यांना जरा मिळ मिळतयं, पण ओपनवाल्यांना भेटत नाही ना, जरा प्रॉब्लेमचं येतोय, ओपन वाल्यांचा.
हा हा.
हा हा. कास्ट वाल्यांना जरा फ्री आहे, ना भरपूर सुविधा आहेत.
होय.
सो ओपन वाल्यांना नाहीयेत, काय सुविधा असं पण आहे.
हा हा.
त्यामुळे जरा अवघड होतं.
हम. आणि तुम्ही करायला त्यामध्ये, नंतर ना मग जॉब वगैरे आहेत, ना चांगली ऑपॉर्च्युनिटी?
होय, जॉब वगैरे आहे की आयटी कंपनी मध्ये जॉब आहे.
होय, हा हा आय टी म्हणजे, चांगलंच असे ना हा हा हा.
त्यामुळे काँम्प्युटरचंचं आहे सगळं. काय करायला, अडचण नाही. हम, ते पण आता कसं दीड वर्ष आपण कॉलेज करायचं त्याच्यानंतर, मग हा सहा महिने असतात, त्याच्यामध्ये इंटर्नशिप असत्या फुल इंटर्नशिप मग ते कुठे इंटर्नशिप मिळेल, तिकडे जायचं असते.
हा हा म्हणजे महाराष्ट्रातच असतयं का बाहेर असतयं?
महाराष्ट्रातच आता आपल्या इथं आयटी कंपनी पुणे, कोल्हापूर, बेंगलोर असं आहे ना, मग जिकड भेटेलं तिकड जायला लागणार असं असतयं.
ह ह मग त्याची फीज वगैरे असते, त्यांच्याकडेच असते ना सगळी काही आपण भरायला लागतात का?
नाही ते इंटर्नशिपचं नसतयं आपला इंटरव्ह्यू असतोयं इंटरव्ह्यू झाला, कि म आपण तिकडे जायचं शिफ्ट व्हायचं. त्यांच्या इथेचं, मग ते कंपनीत कामचं करायचं सहा महिने. म्हणजे त्यांनी शिकवतात, आपल्याला पर्सनली कि कसं करायचं काय करायचं काय काम असतं.
ह ह.
पण त्याचं प आपल्याला पेमेंट भेटतं असं असतं.
म्हणजे, रहायची सोय वगैरे सगळीच.
हा त्यांच्याकडेच असत्या त्यांनी आपल्याला पेमेंट पण देणार आपल्याला शिकवणार पण असं असतयं.
हा हा.
हा हा ठीक आहे, चालेल ठेवू का?
हा चालेल. ते ह आ.